हॅलो
बेसा की काय करता
दड आगितेना
हो आ् काय दौडाव काय करता
आत्ताच काम होला
हा
ड्युटीचा जेव मण रेडी होता
होक टिफिन करला की मारी
हा सईपगजला
हा काय करला
हम्म कारली करलो तुम्ही काय करला
आम्ही भेदड्याच्याकरलो
ओके कड ज तुम्ही घरी सह ना ग कठ जदा क कमालाय मार
कमाले जना त आवरे
वाव गतााकी वाव
आता धान पिकवावा पाणी पावस सुरू होल ना. नाही परवापासून येत आहत. ह
हो काय?
तुम्हाला नाही.
हो चट चट ऊब लागते दीस बुडुन काय, की विचराय की माप भरून पाणी येतय. सकाळतरनं फुल्लो, घाम उकडतय.
जास्ती पाणी आला धड रातच्याला पाणी आला कणी मग झोप येत्या सारखं.
आत्त्या त्यानी धान पिकवत्यात नही का? आता नाही पीकवावा आता पातूर घातलं की कापस कपसा र बाबा बियाणे.
हो पण सकाळी पाणी आल आ काम नाही होत रातच्याला पाणी आला की बर.
का आलंय मा पसी. वरोवरो घमाघूगीने हे होता हम.
हो पण आम्हाला काम कूटे कामाला बाहेर जाण्याचं होते आता. बा साकाळी पाणी आला.
तुम्ही वनिर तागी निंदाले, कापाले.
नाही नाही त हमाले हाई
किती एकर हाये काय ते मंग मी किती एकर हाये.
सात एकर हाय.
आठ एकर, बेस मग सात एकरा आहेे के?.
हा हा.
ह अस बट्यालेता का वाट्याले.
हो देतू ताईये येऊन करून जातात पैसे आर्धे देतात.
हा की तुम्ही ते जागी अन भाव घेवून कोणाला अस?
हा मी येथेच सोध.
ते लगन झाला कणी ते तुझे हायनले एकलच की तिघे हात की भाऊ.
हायन एकलाच मी एकलाच.
हा तच त फुल्ल कोणी कराच नाही झगडाच नाही. काय नाही.
ते कणी हांची कक्काची मोठभवाची त चलाखी म्हणती त बा. अर्ध देेवा हा माल की व त ना काल म्हणतात.
आपल संबंध नाही बे पायाळू पायाळू राहते.
हो ते बरोबर आणि तुम्हाला नसत का भूया.
हामाला असतात बा हामी जाॅब करतो टीचर जाॅब करतो हमी.
टीचर.
हम्म.
आता जाताकी मलात.
हा जवा आवा टाइम होता बस बे लेट वा आता फ्री बसू बसून, आता आधार कार्ड दाखवाना रातेस. स्मार्ट कार्ड कण आता तर फुल्ल रशी राहतेत. हो ते बंद होते फुल् फुल्लचे ह तकलीफ होते आम्हाला.
हो का तुम्ही आता कशी किती ये तू घंटा जर नाही राहत बस मध्ये ह
आणि ऑटो वगून बीतूर जावा आवा.
हो तेेच.
हा.
जेवण गेवण बनवून टिफिन शिधोरी घरून देता का?
हो शिदोरी घेवून आमच्या लेकरू बाळात हा लेकरालेस अवारून पिवारण स्कूल धाडून मी द्यावा
हो आम्हाला भीयलाले गर हा आहे त्या साडा धाडून आता ह् वावूच्यात
हो का मग तुमची आताही सासू सासूरा नाही आकी
राहतच राहतच राहच हे साते तेकर हचे मा माहेरचे होयता
माहेरचाकीी
हा
सासूर चनसकीे
रासूरला आठ एका राहात
मस्त सुमारे फुल कोर्टला अधिकारी हो तुमही
हो आता एसीला हला काय जाव करतो आता आमचे वाचे अखे या तस वाटत
कोण आके तुम दो अघी अस तुम ललेक रुतीीघ तुम सस ससरा पा जाणे
एने हांची पुत्र नात सते
तरातरा आलाग
हम्म
हा त्याशी म्हणताई
कोण आहे कावाय म्हण तु मी काय काात को ना तुमच्या ते
आता सीझन मध्ये काय काय तिथे आता कापूसकडे धान होद्याकड या मिरचे टमाटे आ र
तुरी पेरता तुरी मूंग वाल
हो आता साततकर सातकर म्हणे एक एक एड म एक एक घालतू पनीर बी बेसर राहात इकडे
बोर हाका न तरर वई हाकी चरवल
अ बोर हाय
बोरला काय नो टेनशन
दोन हेक्टरला मिेरून एक बोर बस्त्यावर घाडत राहत
हम्म फीत आहेय का त माग घरी
घरी आहेा घरी उे उे पिकून घेऊन आमच्या घरच्या माांधा म को तम खाातो
बिल्डीिंग
तसे नाही तर तस नाही कोटा कोटा राहते
पकुटल क
हो
ते का त्यांस ना बिल्डिंग बनूनयचं कि त्यां म
तसे नाय ते तेसख शोक नाहीय का हमला हम्हाला हाय मन दाखवून त्यासे हम्हाला हाय मन दाखवून घेवा सोख नाहीयता
तिथला पैसा काय का त ब्यागा
ांकुली मध्ये घालतोस सोन घेतो यच वाढभव करतो
कण देखील भिकाझन रा हात लं राहते ना का धोळच करता मा कास क
कशी राहलास बेस राहत नाही तर घर गिर बां अंगे म्हंतत
हा सगळी म त विलासाला राहतात की तमर
उतझने उिझ्याने कसमल्या घेतला त दहा पंधरा हजार द्या त्यालास हे करून हे करून मला अ हम्ही संतोषींच्या बाजूला आम्ही कशी आह मला दाखवायला पाहिजे जो खर्च होलता कसे संतोष जम राहत हो कीमे ना संतोषे उत्सा पा पण हम संतोष अंगाह मनत दाखवेे जीव पायचं होत म्हणता
तुमी आनंद राह
राहत त्याच तेथे पाणी च हल पितितला खच व ब ह्या पैसे ब घातल्या आणिहाहाच वा खात
ह हत टय कायेत
तेथला मानयय क
बार बार मला साऊंड लाय ग्या ते ओके हम्म
काय करते मर तुमच्या मानास
आचा माणूस भीठचर असं
आणिनी काय मर आता दोघ्याला दोघी ते विचारल होतु मला आता पन्नास हजार पननास हजार येत काय काात
पन्नास हजार न कॉन्ट्रॅक्ट बेसईला पंधरा हजार येते मला काय क दहा हजार येत आंच माणसाला पंधरा हजार येत
तस आता मोठं बिल्डिंग आहे म्हणतात नाही
हमे केरा हलाहतो बा आम मोठा बिल्डिंग नस काय आम्हाला पल्ल टूर राहतोम्ही बाहेर बसतो तू हखसागरा घेून ख राह ते रूम केिार बनणार राहते कुडगार घेरणार ग्रूम किराला कि नाही राहते हम्म कुरा आलू सामान लागत के राह नाहीपूर हमला पैसे ना नाहीपूर कपडे ए त कावा पंत कालतग काय मला सुख नाही रा
भू घ आहे नासाटका
सग काय अक्खे दौडून गेले राहिले गणी मक्तंग गेले आता बा बावा असं झालं की झगडे होऊन धरून गेलं आमचां वाटा नाहीे बा ते फारेस्ट मण गले हेला
अयो हो का तशी राहालां हेस बा कोण आहे तुमच्या लेकरू आहे का
हा आ फुलडा तेय
ते हो कि काय म्हणताय लेकर
अंतला तुरंग भूक लागत आहे ऐ का ना
होक काय बनवलं मला
चांगल का बाबा आणि का आल बनवलं
हो कारली खते म लेकरू
खावाारवा म सगळे खावाारवा
तिथलास हमश काय नाही का इडली ह का हय इडली नय पण घ अ घट ता उरल तो राहत गतात हम पेरगू घालोतू ह
ओके सल्लागाम खावाताक
हा सल्ला खावाला ह मी आता इशी घट्ट हा हो त्याला हे खावावा खारचय मला इडली दोश खवारचय पणाकााला बोर्ड नाहीय
काल नाहीये त्या खाऊन फुकतात ना परोणा परणडा
अरे मर आधदी हेच खाना ना मारी त्यावर बोळ आलं ना
अ जंद्रे मंगु हल हम्म तुरी सज्जल रय्यल कोय्यल सगर खवाच
हा हा
हम्म तुम्ही तुम्ही खात आ गताशी मक होत मला मक्के मकाच्या कनस
हो मग त्याच्या कानचा होता तू मकाच्या कानच्या होतात मोंगू होतात
हा जन्रे हगत जन्रच्या कणस मस्तिष्क भुड्डा धारता का तुम्ही हमे सर दधारू सगे समलेे वल मगगु तीर तीर हा ना
तीर भी होत त आक्े होते त भुईधड स होय हमच्या त्या स्वण पितते मना आहे हल कोणाला नाही विकणार ह भुईता
लक विक तच ठून मी आ राहते
हो तेच
सर मर सडे्या करल नोड तई सर बाय हारा